ह आवाज याय लागलाय हा बोला की आणि, काय म्हणताय,
आणि मग दूर दूर पर्यंत सायकलशी अशी शेतात त्या शेतातल्या त्या छोट्या छोट्या रत्यावर सायकल
जायच होय म्हणजे तुम्ही पण खेडेगावातुनच ना, आलाय का?
अ माझं नाही खेडे गाव तर नाही, म्हणजे जास्त खेड पण नाही. पण मग तेव्हाचा काळ तसा होता, खेड म्हणजे शेत फक्त मामाच्या गावाच्या सुट्ट्यांमध्ये, शेत मजा होती बा अस म्हणजे. आमच तस खेडेगाव तर नाहीये, पण तेव्हाचे दिवस आपले तसे होते.
होय होते होते थोडा आताच्या मुलांना, कसं व्हाय लागलंय, बाहेर जायचं कमी आणि अभ्यासच एवढा याय लागलाय का नाही त्यांना. बाहेरेन यासाठी वेळच मिळा झालाय,
ह आणि अ म्हणजे क्लासला, दूर पर्यंत जायच तर घरातले आजी किंवा बाबा पप्पा रोज एक, एकेकाचा टर्न असायचा की क्लासला सोडायला आज कोण येणार आज कोण येणार.
हा हा
मग ते पोहचयला ला यायचे क्लासला शाळेत घ्यायला घ्यायला, कुणीतरी आलं तर मज्जा वाटायची,
हाय होय होय वाटायचं थोडा, म्हणजे, आपल्याला सवय नसतेना, असं कोण आपल्याला आणायला याव किंवा सोडायला यावं मग असं कोणतरी. अनपेक्षित आलं‌ की स छान वाटतं आपल्याला पण,
हो तो आनंदच अगदी वेगळा असायचा कि,
पचे दिवस म्हणा ते शाळेचे दिवस ते वेगळेच होते. आताच्या मुलांना त्या वेळेची मजा माहिती, नाही आ् आम्ही जे, हा आम्ही जे तिथ एन्जॉय केलोय ते ह्या मुलांना माहितच नाही किंवा त्यांना अस, एन्जॉय कराव असं वाटत पण नाही, आताच्या मुलांना,
ह आणि जेव्हा ते हे असायचं, झेंडावंदन पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असायची, तर त्यावेेळेस क
आमच्या, तेव्हा तर असं एखाद सण आहे उद्या असं वाटायच आपल्याला, आदल्या दिवशी मग सकाळी लवकर उट यच, आंघोळ वगैरे करून, नवीन कपडे घालून, असं, एकदम पॉशमध्ये जायचं
स्वच्छ युनिफॉर्म धुतलेला त्याला इस्त्री केलेला, हातावर मेहंदी पण काढायचो आम्ही तर,
पेंट लावायचो आम्ही तर, आमच्याकडं पंधरा व सव्वीस जानेवारी म्हणजे एक, असं एखादा सण आहे की काय असं वाटायचं.
आणि आपल्या वेळेस तो झेंडा विकत मिळायचा बघा त्याच्यामध्ये ते अ जे आताच्या सोपमध्ये जे, स्वीट अ सोप असते.
हम!
खायची सोप जी असते ते व्हाईट अं त्याच्यामध्ये ते चॉकलेटचे ते ते हे असायचे झेंड्यामध्ये. खायच असायच, तर तसे झेंडे विकत घ्याय
होय होय आणि ते, शाळेत दिलेली ती जिलेबी.
हां! भाषण, आदल्या दिवशी रात्री सगळं भाषण पाठ कराय
करायचं, होय आणि दुसऱ्या दिवशी परत ते स काय उठून टेन्शन मला येतय का नाही? सगळ्यांच्या समोर मला पाठ झालेला आठवते का नाही? असं सगळं वाटं
असं वाटायचं आणि गाणी परत सगळ्यांनी एक
ते राष्ट्रगीत, प्रार्थना, झेंडा गीत, वगैरे सगळं पाटांतर करून घ्यायचं, त्याच सराव करायचीत आठवडाभर. मग त्याच्यानंतर ते पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला म्हणायचं. असं खूप छान होत ते. होय, होय आखायचे आखायचे होय, होय गाण्या असायची होय, आमच्याकडे पण होते, छान होत ते आमच बालप पण ते शाळेचे दिवस छान होते ते,
मस्त! खूप आता दुसऱ्या मुलांना बघितलं ना शाळेत जातना की असं वाटत की हां?
होय असं करत होतो, की असं करत होतो, अस वाटतय वय.
आता कधी तरी वही किंवा पेन असा हातात घेतला तर तेव्हा कि किती जुन झालं कि, हातात पेन घेऊन किती दिव
आम्ही किती दिवस झालं लिहिलोच नाही किंवा किती दिवस झाला असं गोष्ट ची पुस्तकं वगैरे वाचलोच नाही, लहानपणी वाचायचो. पण आता जस जस वय वाढल, तस तस मग ते विसरतच गेलो अस गोष्टी वाचन किंवा काहीतरी लिहून ठेवण, किंवा असं कुठलं तरी, नवीन छान चित्र आलं की ते कट करून चिकटवायचं.
हे सगळं आता नाहीच या ते,
ह्म, आमच्या वेळेस पेपर, सकाळ पेपरमध्ये एक पुरवणी येयची. अं, काय नाव होतं तिचं, सकाळ मध्येच यायची ती,
हां, आणि ते कूपन असं ची कट करून चिकवायचं होतं.
हो, हो, कुपन यायचे त्याच्यामध्ये अ कोडी यायची त्याच्यामध्ये. पुन्हा अ एक म्हणजे छोट्या, छोट्या कविता यायच्या. असं छान कविता यायच्या त्याच्यामध्ये, मेहंदीचे मेहंदी वेगळ्या, वेगळ्या डिझाईन यायच्या, हां. मग ते अ प्रत्येक, हां प्रत्येकाच एक कसं सेपरेट हे करून प्रत्येक कुपन अशे चिप
ठेवायचे, होय.. होय. मग तेच सब सबमिट करायचं मग त्याच्यामधनं नंबर आले की नंबर येणार.
हा.. बक्षीस मिळायचं
बक्षीस मिळायचं. त्यावेळेस बक्षीस मिळणं म्हणजे असं ए काहीतरी मोट्टी गोष्ट त झाले आपल्यासोबत असं वाटायचं. ते छोटंसं का असं ना बक्षीस पण आपल्याला स्टेजवर बोलवून दिलंय म्हटलं की, असं वेगळंच, ती फिलिंगच वेगळी होती ती.
आणि कधी तरी अ... वाढदिवस असायचा शाळेत. कुणाचा तरी, तर ते त्याच्या सोबत फिरायचं सगळ्या वर्गामध्ये चाॅक
चॉकलेट द्यायचं, शिक्षकांना सगळ्यांना चॉकलेट द्यायचं.
ह.. प्रार्थनेच्या वेळेस सकाळी ज्याचा वाढदिवस राह्यचा, त्याचं नाव पुकारलं जायचं. त्यानी स्टेज वर येऊन मग त्याला सगळे टाळ्या वाजवाय
शुभेच्छा द्यायच्या. होय होय. ते छान वाटायचं. आता माझा मुलगा जातोय क नाही शाळेत. अ.. तिथं पण तसंच आहे, आता कुणाचा तरी बड्डे असला ना, सगळी मिळून शाळेत बड्डे सेलिब्रेट करतात. छान वाटतं ते पण आणि जे गाडी हाये, त्या गाडीवर बसवतात. आणि मग सगळं दोन्ही बाजूला असं मुलं हुभारतात, आणि मग शुभेच्छा देतात. छान वा रते ते पण अ सगळी मिळून केक कट करतात. असं छान वाटतंय ते.
हा. केक तर आपल्या वेळेस खूप कमी कट व्हायचा.
होय होय. केक कमीच, कुठ तरी बड्डेला वगरे तेवढाच केक
हा.. खूप कमी, केक तर आता आता केक च हे झालंय. नाही आधी कुठे?
न्हाई न्हाई. साधं केक यायचा तो अस असं पावचा त्योच आणाय, त्याच आणायचो आपण. आता आता ते आईसकेक वगैरे आत्ता आलेत.
हो.. आणि हे फ्लेवर वेगरे हे सगळं आता आलं.
फ्लेवर वेगरे सगळं आत्ता आलंय सोडा. अगोदर कुठं फक्त साधा एकच फ्लेवरचा जो अस पाव पाव आत असलेला आणि वर जरासं क्रीम असलेला त्यो एकच केक
हा.... आणि जास्त करून तर आपापल्या गावची मिठाई जसं जिलेबी, पेढा अशा प्रकारचं वाटलं जायचं जास्ती करून.
होय होय. किंवा चॉकलेट
हा चॉकलेट
होय. आता बड्डेला काय काय आलंय.
आता केक कापतात. पुन्हा रिटर्न गिफ्ट मध्ये देतात.
देतात, होय...
आणि आसलं डेकोरेशन वैगरे आमच्या वेळेस नव्हतंच बड्डेला वैगरे.
नवीन कपडे घेणं हे सुद्धा एक, बड्डेलाच नवीन कपडे
कपडे, होय हो. आमच्या वेळेस पण. एक तर बड्डेला किंवा एक दिवाळीला, नाहीतर आधी मदी कप कपडे घेयाचेच नाही.
आणि एक बड्डेला, दिवाळीला आणि शाळा सुरू होणार म्हटल्यावर नवीन युनिफॉर्म
नमीन युनिफॉर्म होय होय
बस नवीन युनिफॉर्म नवीन शूज नवीन दफ्तर वॉटर बॅग वगैरे ते सगळं ते क्युरसिटी राहायची आणि हे बाकी दिवाळी बडडे बस एवढंच असायचं
हा होय होय ते तेवढंच
मज्जाच वेगळी होती तो आनंद असा चेहऱ्यावर वेगळाच होता
त वेगळाच होता आता ते पुन्हा इकडं लांब आल्यावर परत वाटत की आप शाळेत जाव ते शाळेतले दिवस जगावेत तेव्हा काही ना टेन्शन होत
आणि अभ्यास केला किंवा नाही पण केला तरी आपल्यावर एवढं वरदान नव्हत ह करायलाच पाहिजे किं अशी एवढी नाही मिची
पण आताच्या मुलांच्या एवढी नव्हती तेव्हा म्हणजे आज केला नाही की उद्या करून आणायचं असं होतं पण आताच्या मुलांना तसं नाही आज अभ्यास केला की आजच्या तो पूर्ण करून उद्या द्यायलाच पाहिजे कुठल्या पण परिस्थितीत
त्यांच्या डोक्यात ते होमवर्क पि म्हणजे ते स्कूल पण करून येतात त्यांना घरी येऊन पण डोक्यात ते टेन्शन असतच की हा आज एवढं माझं टार्गेट आहे ् झा पाजे किंवा माझ्या मैि कप् के माझ राून गे मी मागे राहिली हे पण त्यांच्या मनात एक न्यन गंड तयार होऊन जातो
होय असतोय असतोय ते शाळेमध्ये तसं सांगितलेलंच असते ना की आज दिले म्हणजे आज पूर्ण करणच आणायचं उद्यापर्यंत
हो आता मुलांना शिक्षा जरी केली एवढ्या वर्गासमोर तरी त्यांना अपमान वाटतो की नाही म मला शिक्षा केली
होय होय वाटते वाटते होय
अससं होत
आमच्या वेळेस एवढं सगळं किचकट नव्हतं आमचं कसं साधं सोपं सरळ होत
आता भरपूर गोष्टी आल्यात ते शाळेमध्ये काय नव्हेच
हा नवीन नवीन गोष्टी आल्यात ज्या की आपल्याला अजूनपर्यंत आत्ता नवीन शिकायला भेटत
होय होय त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळा लागलेय ते हो
चांगलंय काला
चाल होय मला पण छान वाटलं चालतेच
ओके